नमस्कार. हॅलो, नमस्कार.
फार बोला.
काय, काय चाललंय?
काही नाही निवांत चालू आहे. तुमचं काय चालू आहे?
काय नाही निवांतच. चला आज थोड्याशा, गप्पा मारूया मोबाईल विषयी.
बोला ना.
मोबाईल शिवाय आजकालचं, काही काम नाही बघा.
हो, मोबाईल शिवाय काही काम नाही. मोबाईल नसेल तर आयुष्य, अपूर्ण झाल्यासारखं आहे.
होय, सकाळी झोपेतनं उठल्यापासून हातातच असतोय. कुठलीही काम आपली सगळी, घरात बसून मोबाईलवरच होतात.
आजकाल ऑनलाईन दुनिया झालेली आहे ना?
होय, मोबाईल शिवाय काय होत नाय. आपलं लाईट बिल भरायचं असलं तरी मोबाईल लागतोय, कुठला ओटीपी यायचा असलं तरी मोबाईलच लागतं अस तो एक
मुळे माणसांच्या मध्ये संवाद कमी झालेत आणि फोनचा वापर जास्त झालाय का?
होय. योग्य पण मोबाईल तेवढाच हाय, अयोग्य पण तेवढाच हाय.
आजकाल लहान मुलांना सुद्धा जास्तीत जास्त फोनच घ्यावा लाग
होय, तीन, चार महिन्यांच्या मुलांना सुद्धा फोन कळत असतंय. हो ना. मुलांना लई मोबाईलची सवय लागत असतीया आज कालच्या लवकरच.
आजकाल कसंय ते मुलं रडाय लागले की माणसं गप्प बसवत नाहीत त्यांना फोन द्यावा. मगच लहान मुलं कशी शांत बसतात.
हाय आधी सारखं काही खेळणं वगैरे नाही, आता जरा रडली की लगेच फोन हातात देतात.
का कसं ते इंजिनियर लोकांचं पण कसं असतं काम तिकडे पण ऑनलाईन काम
होय भरपूर जण तर घरात बसूनच पैसे वगैरे कमवत असतात. कुणा कोणाला तर असं वाटतय फोन नाही तर कायच नाही.
फोनवर सगळे सगळ्यांचं जगण डिपेंड झाला आहे ना पैसे, जास्त त्येच्यावरच कमवायला लागलेत लोकं
होय मग तुम्ही काय करता मोबाईलचा उपयोग?
ह.
आणि आजकाल कसं ते जेवताना सुद्धा फोन नाही घेतला ना लोकांना जेवण नाही जात
होय. युट्यूबची पण खूप मदत होते, प कुठली रेसिपी वगैरे बघायला. भरपूर काशी काय भेटते त्यात तिथन पण.
जेवढा फोन चांगला आहे, तेवढा वाईट पण आहे मग चांगल्यासाठी पण भरपूर युज होतो फोन
होय.
आजकाल कोणती पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर युट्यूबला टाकली त्या लगे घेऊन जाते.
बातम्या वगैरे का जगात काय चाललंय जगभरात काय चाललंय ते घरात बसून सगळं फोन वरच समजायला लागलंय.
हो कोकण वगैरे सगळं, आपण फोन वर बघूनच करु शकतो नयी का आपल्याला जे येत नाही
होय, पण असं कधी कधी वाटत असतंय की फोनमुळ जरा माणसं धुरावत आहेत.
हा आजकाल लोकांच्या फोनवर जास्त लक्ष केलं आपल्या समोर कोणी बसलय आपण त्याला पण टाईम नाही ना देत
त्यामुळच फोन जेवढा चांगला हाय तेवढा वाईट पण हाय
होय तुम्ही पण जास्त युज करता का फोनचा?
जास्त नाही, म्हणजे कधी तरच जास्त. म्हणजे जास्त करून मला युट्यूब चीच मदत होते फोन मधन. अं
रेसिपी साठ ठी वगैरे.
होय रेसिपी साठी देन, आणि ओ टी पी येत असतात. त्याच्यावर कुठले पण झाले तर, बँकेची कामं त्यावरच होतात. तुम्ही कशासाठी युज करत असता?
मी अ अकाउंटिंग साठी युज करते. फोन जास्तीत जास्त मला बिलिंग वगैरे करायलाच लागतो, नाही का?
हा ह. ह् फोन मुळ आपली कामं पण भरपूर सोपी होतात सोडा
हो भरपूर.
होय.
फोन मुळे नाही का, आपले लोक जरी लांब असले तरी आपण त्यांन च्याशी बोलू शकतो, ते लांब असेल तर संवाद होणारच नाही, असं काय नाही ना?
होय बोलू शकतो, बघू शकतो.
कस ते पत्र वगैरे पाठवायचं अस होतं, पण आता कसं आपण आपल्या माणसांना प्रत्यक्षात बघितल्यासारखं होतं ना फोन वर, वडिओ कॉल ला.
होय. अगोदर भेटाय जाय लागत होत, आता ती पण गरज नाही लागत.
हा. हम्, मोबाईलचा जास्त चांगला वापर होतो.
हा हा. भेटण पण आता रोजच्या रोज होत असते फोनवरच.
हा प्रत्यक्षात नाही भेटू शकल, तर फोनवर तर होतच होत.
होय. मंग आणि काय?
अ नाही निवांत, तुमच काय?
निवांतच आहे. चहा वगैरे झाला का नाय?
हो झाला जस्ट. तुमचा झाला का?
हो हो झाला. हम्म.
बोला.
अ ही कसं ब कर बनवता तुम्हाला माहितीये का आप्पे?
आप्पे, हो माहिती आहे ना.
ह कसं काय बनवतात?
आपण, आपले जे तांदूळ आपण रेग्युलर म धे यूज करतो ना ते तांदूळ भिजत घालायचे पूर्ण रात्र ते भिजून झाले ना एक पूर्ण रात्री ते वाटायचं. मार्टिनच्यानंतर एकदम असे बारीक एक करायचं पीठ करायचं त्याच बनवायच मग त्याला एकदम तासासाठी मीठ मीठ आणि सोडा टाकून ठेवायचे दोन तीन तासासाठी मग त्याला आपण त्याचे आपे बनवू शकतो लहान मुलांसाठी तर हेल्दी आप सुद्धा आपण बनवू शकतो जे आपण बीट युज करतो ना बीट जे लहान मु नाही ख त्या अस बारीकस करून तुम्ही त्या ते म्हणजे म घालून लहान मुलांना हेल्दी आपे सुद्धा बनवून देऊ शकता
होय
हो तुम्ही ट्राय करा तुमचा आहे का बेबी
हा आहे ना
ाकाय करा तुम्ही हे ते आहे.
आपण इडलीच मिश्रण बनवत तसच ना
हो इडलीचं सेम तसच
ह, हा, त्यात डाळ घालतात काय
हा आपण ती याची डाळ घालतो ना उडीद डाळ घालतो ना
आप्पे मध्ये पण घालतात काय
हो उडीद डाळ आणि अ तांदूळ एकदम मस्त भिजत घालायच त्यानंतर ते दोन्ही एकत्र मिक्स करून करायच आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अ विनू जो भेटतो ना तो घातला ना तर आपे पूर्ण असे फुगतात मोठे मोठे होत
हा, हा, ट्राय करून बघेन एकदा नक्की
आपण ते पीठ जेव्हा तुम्ही बनवाल ना ते दोन ते तीन तास त्या साठी परत त्याला झाकण लावून बंद करून ठेवा मग दोन तीन तासानेच त्याला उघडून मग बनवा जेणेकरून ते चांगले फुडतील
हा, हा, चालते. आणि ते हाड्यामध्ये मिश्रण घालून किती वेळ ठेवायचं ती गॅस व आणि कसं ठेवायचं गॅस
नाही म्हणजे असं अ एकदम ह बारीक गॅस करायचं त्याच्यावरती म्हणजे जेव्हा तुमचा तो अप्पेच तवा तापेल ना तेव्हा त्याला अ त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण आहे ना मिक्स केलेलं तांदळाच ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोड त्या आपेच्या भांड्यामध्ये मग ते मिसळून त्याच्यामध्ये थोडसा गॅस बारीक करायचा आणि त्याला झाकून ठेवायच आणि एक मिनिटने त्याच झाकण काढलं ना ते असे छान फुललेले असतात मग तुम्ही ते पलटी मारून परत एकदा भाजून घ्या होतील चांगले
चालते असं तेल घाललं तर चालते ना जरा
हो, हो, हो, पहिला तेलच घालायचं अप्पेच तवा मध्ये मग ते मिश्रण टाकायचं आपण जे तांदळाचे बनवलेल असत ते मग त्यालाझाकण झाकून ठेवायचं एक मिनिटासाठी एकदम बारीक मीडियम मध्ये गॅस ठेवायचा जास्त पण बारीक नाही मोठा पण नाही जेणेकरून जास्त ठेवलं की आपे करपतात ना त्याच्यामु हे करपू पण नाही आणि लवकर असे फुलावेत त्याच्यासाठी मीडियम गॅसवर ठेवा.
हम्म, हम्म आणि चटणी ते आपण इडलीला बनवतो तसं तेच ना नारळाची?
हो सेम तशी चटणी बनवायची. खोबरं थोड जास्त घालायचं खोबरं को खथंबीर आणि मिरची घालायची हरवे मिर
बरं चालतय आपण नंतर बोलूया काय?
ओके बाय.
हा बाय, ठेऊ?